आणि बोल की, काय म्हणता?
काय आणि वास. गावाला गेलतो आज घरी आलो आता.
अ
समज नाही आला ना तुला.
का गेलास. समजणाऱ्या
मग महिन्याला गणपती शूज घ्यायला रनिंगचा
हम्म
तर शूज घेऊन येऊया तुला हा शूज एकूण नाही शिवल होय.
एकोणऐशी रुपयाला बसलेत.
हा
बापरे, भरपूर महाग बसतय र
होह ना
हम काय मग काय चालू आहे. अजून का म्हनती? काय म्हणती जिंदगी
काय जिंदगी झाली ना ते रनिंग रनिंग काय करतो.
वड्या रनिंग रनिंग पळण सोप नाही राहिल आता.
मग नुसतं रनिंग आणि अभ्यासच चालू आहे. ती येड्यावाणी
उवड पळणं म्हणजे सोप नाही बा तू हात पाय दुखून जात. मी पण ना हात पाय ग्राउंड ला गेलो होत बघ ग्राउंड घेऊन आलो पाय दुखून राहिल की नाही पाय दुखूण राहिल जाम.
हो बा ईकडे डबल ते रनिंग मध्ये पाऊस पण चालू आहे आता काय करतो.
हा ना पाऊस पण चालू नुसता पाऊस पाऊस येड्यागत पाऊसच आहे इकडं
अ पहिले तर काहीच नव्हत मग आता यायला तर एकदमच नुसत यायला. जोरात पण नाही. आहेस म येणार
हम्म आता पाऊस आला होय.
अन काय करत
भरपूर चालू झाली इकडं तिकड आहे का नाही पाऊस काही
इकड पण चालूच बाय बरोबर. हो स्वामी गेलतो तिकडे तिकडे लया पडला झाडाखाली आम्ही थांबलो होतो. मग पुरे वल्ल झालतो आम्ही घरी
अरे बापरे, वले आले होते.
हो ना काव आली लय
पस सगवकडे काही नाही रे बसल होतं. म्हटलं जावं तुला फोन करावा बोलावं.
जेवन केलं का तू?
हो जेवण केलं बघा आताच पनीरची भाजी आणली होती आज पण ते
हम्म का
हम्म.
मंग ग्राउंड वगै आज गेलता का नाही?
ग्राउंडला गेलो होतो ना आज.
हो का कुणीकडे गेलता कोणत्या रस्ते, कोणत्या ग्राउंडवर गेलता?
ग्राउंडला म्हण रोडला गेलो मग तिथून आलो मग जिमला गेलो जिम मारली होती दोन तीन किलोमीटर रनिंग केले आज बऱ्यापैकी
आज मी गेलोच नाही यार आज पाऊस चालू होता तं.
हा का.
हो.
पावसामुळ गेला का?
नाही ना
पाऊस लई आवघड झालं नाय.
हाव ना एक तर जोऱ्यात पण येईना आण एकदम थांबणा पण नाही एकट जोरात पण नाही आहे आणि एकदा थांबना पण नाही.
हा पावसात सगळे आवघड हे.
होना राव काय करतो
ये नाही काय करता काय मी तुला कॉल करा म्हटल त आशे प्रॉब्लेम
हो का?
हम्म, कालच तुला फोन पण तू कट करून टाकले होते यार.
आर ते जरा नेटवर्क प्रॉब्लेम होता का आज?
हो ना म्हंटल बोलू म्हंटलं आर्ध कस हे विषय पण काय आज जास्त संवाद साधना नाही झाला
आज मी गेलतो कॉलेजला आता त्यान बोनाफाईड देल नाही.
हा का आज पण आरे शनिवार होत ना शनिवारी नाही ते गुरुवारी सोमवार पण ते गुरुवारपर्यंत देत राहतात ते. आणि जर त्याच जीवावर जर राहिलो मग सांग की सोमवारी अस तस
ते म्हणी सोमवारी घे म्हणे.
बोनाफाईट नाही आयडेंटी कार्ड लागत.
हाव का?
हा आयडेंटी कार्ड आण बोनाफाईड शिवाय होत नाही.
मी आता टाकून दिला आय आयडेंटी कार्ड.
शिष्यवृत्ती भरायची न तुला म त्याला आयडेंटी कार्ड आण बोनाफाईड
हो.
हम् दोन्ही वस्तू असल्यानंतरच होत ते.
काय चालुयें आजून?
मी मस्त ठका ठीका लाऊ तुला फोन? गर्लफ्रेंड आता माया बेबीकडे गेलो होतो दोन चार दिवस झाले
हा.
बाद स्फोर्ट नाही का दौलताबादचा किल्ला नाही का?
हा. हो का?
हम् हम्.
मंग
काय नाही ब गेलो, फिरलो तिथ तिथ गेलो पुढं जात नाही म्हणजे किल्ल्यापर्यंत पोहचलो आत घुसत नाही तिकीट वगैरे काढलं तिकीट चालू कर त्यां. तीकीट काढल्यानंतर मग मध्ये जायशीथ पोहोचायशी. पूर्ण आलं म्हटलं वरिजिन असतं फोटो वगैरे काढला असते. वरती मेंट तो प किती दिवस झाले गेलेचव्ह तिकं
हम्म हा.
आपलं यो बघून कसं आहे काय.
हम्म.
हम. पण काय एवढं की बघण आता. गेलं गेलंर म्हणजे पूर्ण वरती नव्हत गेलो.
हो का
माझा बॅक साइडचा दरवाजा उघडं आहे वाटतं.
हा.
हम् तेवढेच पोचत. गरज न होता हम्.
क दोन मिनटे थांब अ फोन चालू ठेव.
नाही रे करून काय आलं.
बिर सत्ताम एक मिनिट एकच मिनिट.
का. कॉल चाल.
बरं बरं थांब.
का करतश. हो ना.
हॅलो!
तर का वड बोलत रा.
का ते थोडसा कामवा तर बहत आता फ्री.
हो का.
काय झाली तुझं मग अभ्यास वगैरे तुझ पेपर निघला म्हण इंडियन आर्मिला दोन.
अ रे दोन नाही कस र.
कस निघला आणि एक कशात निघला मग त दुसरा पेपर.
ह तोे अ न देला अून रिझलट बाकीे नेचा.
अ रे रेट कधी आहे म्हणजे.
लागलर पाच-सहा दिवसापर्यंत लागायला पाहिजे.
हो का माझं वय बसत नाही नाही यार मला पण फॉ्ब टाक नाही.
हा तो अभ्यास करून ठेव ना तोपर्यंत पॉम्प झालेपर्यंत.
तेचेच कर नाही आता. पहिले भडकीेस लागून तो.
हा ना आपलं झालं तर म का.
हम्म.
हम्म. ईकडे आपल्या बाजार सग गेला एक घटना आली बाई माहित ऐ तुला.
ले चाले.
हे चहाची दुकान होते तिथं.
हम्म हम्म.
ते एक मुलगा तिथे थुकला होता ते हावाला त्याला बोलला हो का बाबा इथ. थुकु नको.
हम्म हम् समज माला.
त्यानी वॅरिक चहा वालेला मार.
बापरे! च्यावाल्याला मारला डायरेक्ट
हा विटकार मारले ज्यान
हुं हुं.
झाल तेला काही
म्हणजे डोकं वगैरे फोडलं का मग? वीट तर मारली म्हणे
आओ डोक फुठलं बॅक साईड न
हम्म आरे आज ते मी पण बघितलं होत राव पेपरमध्ये आल होत, ते बाबाजी काय तर हॉटेल वाटतय? शाळेची ते दोन भाऊ हाय वाटतं.
आओ तेच ती न्यूज ला आलत बघा.
हम्म. होय इंस्टाग्रामला बघत होतो मी, सोशल मीड सोशल मीडियावरती आता ते असं काय झालं तर नंतर लगेच इकडं तिकडं, व्हायरल होत राहतात ना. म्हंजे जास्त पांगत चालते ही गोष्ट खरी असतं
हां.
हम्म बघितलं होत मी.
हो का?
हम्म. बाकी काय चालूय म आजून?
काय नाही ओ राऊंड वगैरे
मी ग्राउंडवर जाणार ए
हो का हां?
बरं हाय ना काल जायचं होत, यार ग्राउंडला मला सकाळी.
हा.
जागच नाय आली अचानक पाच साडेपाच ला उठलो. साडेपाच ला गेलो आज सुमन जवळ कोण नाय. मकरंद भाई हाय की नको हाय यायला मकरंद नी कॅन्सल केलं मग काय कॅन्सल होऊन गेल.
अ हो का?
हम.
सकाळी गेलो होतो मी
घरात.
चार से पळालो मग येऊन गेलो वापस झोपून गेलो.
हम्म नॅचरल पळाला होता.
हा थोड सोळाशे पळालो निऊन घेेतो.
हा मला सर्दी झली राव.
त्यो माझा फ्रेंड नाही खरा बोल.
हा.
ते मी त्याला उठवलं उठवलं तो कायचा उठला म्हणलं जाऊ द्या मला गप पण चाललोय एक तर कोड नेऊन, झोपला वापस
मग एकटाच गेला होता काय?
हो.
हम्.
साडेपाच ला गेलो डायरेक्ट येेऊन गेलो घरी चाललं गेल सारं
आरे बापरे हेच तर बोली होती मला
हा.
हा आरे तू हॅलो.
हम.